पोरं पोरी हॅलो हम् बोल की ग
हा बोल की
ह़ एक कॉल झाला अ....
हा ह् ह्... हो् स्पिंकलर जोडला... सलगाई उरदा जाना...
होय होय जोडलंय ते शेंगा घातलोय.. हम्म हम्म...
पाऊस पडल्यागत पडतोय न्हव..
होय होय...
हा...
पाऊस पडण्यासारखा पडते.
सगळं..
शेंगा केलाय आणि कसले शेग घातला व ना काय मूग काय? काय घातला काय की बाई? शेंगा बी घातलाय. ऊ कडन वरणा घातलाय.
ह ह. होय चांगलं प्रगती केलाय अता दहा
हम्म.
हम्म हम् बर.
अजून किती वेळ? पासाडेपाच वाजलेत.
होय जायाच की जरा चालुन आता. हम्म हम्म.
बरं आहेत सगळी? भाऊजी कुठ बाहेर गेल्यात होय?
हो हो मोना काय उद्या यायची हाय? गेले ना.
मोना संध्याकाळची यायची की घरात साडेआठ नऊ वाजता यायला. आज होय?
आज येणार ते गाडीला बसनार तिकड अन जायाय गोव्याला.
होय.
होय ह.
हम्म. बारा वाजता आनी जायाच्या.
हो हो म जेवण ते काय करू?
आता इथनं जीवून जाणार? उद्या सकाळी नाश्ता, जेवण स बाहेरच की इथन कुठं काय?
हा ह होय आम काय तर वाळच की करून नेलं तर हे हूनार.
वाळलेलं काय घरचं खाईत नाहित तेंणी. खाऊ वाटत नाही म्हण ते गाडीतन जातान. मग बाहीरच काय तर काय तर घेणार आहेत. हम भाहीरच काय तर काय तर घेऊन
हम्म ह चालतय की.
गाडीतन खायला काहीतरी वाळ नेणार मग तिथून जाऊन नाश्ता, जेवण
हा हा.
बग हे खायाला केवढ बला आणले. साठ रुपये ने. झालं रद्द ना.
अह कुट गेलती?
निपाणीतनं आणलय सगळं.
अं हं, गाडीत बसून खायाय होय?
चार प्रकारचं काय-काय आणलंय बाई.
अं हं
बरबर
बसमधनं गाडीतनं खायाला.
हं हं
घरचं-घरचं ते लाडू चिवडा खाऊ वाटत नही म्हणं.
होय ते घरचं खाऊ वाटत नय, तेंना मळमळतय म्हणत्यात. घरचाय ना. अं शर्वरीच झालं ते दोन महिने हे.
शर्वरीचं झालं? झालं म्हणं.
झालं होय?
हम्म झालं तर बी ती ऐका जाग कुट असत्या सगळीकडं फिरत्याच ती.
हां
नव इकडं जा तिकडं जा पाहुण्यांच्याकड पा इकड कार्यक्रम तिकड कार्यक्रम फीरत्याच नाल आज आणि का का मैत्रिणीच्या लग्नाला कशाला गेल्या बाई
होय
हम् त्या माया लेकी सारखं फिरत्यातच बाई
माया लेकिसनी आता काय काम नहीं म्हटल्यावर
होय परवा बी आली आणि मावशी तिजी हिला हाय पुण्याला पुण्याला काय मुंबई ला ग पुण्याला हाय तिकड गेली एक दिवस जाऊन सकाळ जाऊन पहाटे जाऊन आणि रात्रीच आली
हम् हम् ह माया लेकी सेमच दिसत्या बगा
होय माई पेक्षा लेकच मोठी वाटालागल्या आता होय
आता उतारल्या काय हाय तशीच हाय आणि
हाय तसच हाय
तिच वजनच हे व्हीत नसल जागरण करून बी तीच वजन कसं काय वाढालय काय की
अग तिच जागरणमुळ वाढालय एकीकांचं कमी होतय म्हण एकेकांचं वाढतंय
हम
हा टायमाला जेवण नाही टायमाल झोप नाहीय रात्र जागायचच की आणि टायमाला खाय आणि खायच मिळत नय हा तेच म्हणालं एकेकांचं वाढतं ना एककांचं कमी होतंय.
हम्म हम्म आता झालं ना मग कुठं जॉबला लागायची कायं
कायं माहित आता कुठे-
ह ह हा.
एक दोन वर्ष करणारं जॉब करणारं. मग नंतर लग्न करायचं.
बर हम् ह.
आता चोवीस चालू आहे तिला.
चोवीस चालू आहे व्हयं. ह्म्म ह्म्म
चोवीस लागलं परवा. मोनाला पंचवीस तुला चोवीस.
हम्म मोना पेक्षा एक वर्षाची बारकी आहे.
होय वर्षाची बारकी आहे.
हम्म हम्.
नम्रता पेक्षा दोन वर्षाची बारकी आहे.
तिघं मोठी. हो. ह फोन वरनं मेसेज तेन आसतोयं बाई तिचा मला मगं करत बसत्यात. हम् हम भाऊजी गं
भाऊजी कोणा कडे बाहेर गेल्यात.
हो हे तू येईन अजून कॉलेजस ना.
आला की.
कसं चालेयं कॉलेज. काय.
दहीच पाकीटं व्हयं ते वर ठेवलेलं ते गं ती
निवदं कसंला कायं.
उद्या व्हयं दुसं ते हे पुजाय साइंडं ते पुजणार आय.
कुटं पूजायं सांइंटलय? घरातचं गं.
हंम् आमचं ते कोटमा पूजाायचंय हेजं खंडोबाचं.
दर कमी आलय काय?
नाही बाई कुटं काय कमी याला.
वाडायच तर कमी आहे नायं.
तेव्हापासून काय वाढायला नाही सोड ते.
मग वाढाय नाही म्हटलं.
आता कुणावत बाई काय होतं, या काय समज ना आम्हाला बी.
मग वाढायं नाही म्हटल्यार मगं कमी येईल कि बघायचं हे करून.
बघूया आता उद्या पुजणार आहे. पाच रविवार केला.
हम तू वाढत्याल कमी हे येत्याल कळतय ना वा हे होत्याल. पहिलं तेन आतात काय फरक वाटतोय काय? ह बरं बरं आणि काय मग?
आणि काही नाहीये बाय.
सविता काय म्हणालती गं?
सविता काय म्हणते. काय ब बोलाय हुशीर मिळाला नाही बाय, तिच्यापासून गेलो मी लगे मावशीच्यात तिकडे देवाला जाणार म्हणून.
हम.
आणि देवासन येऊन हे करू पतर म्हणजे ती गेली शेताला.
होय.
वंदनान ते दिल्या म्हणून सांगितलो नम्रताच्या मोबाईलवर पाठव बोलते मी तुला एक येणार होत म्हणून. म दिलो तुझ्याकडे ते.
तर जोडवी घेतो म्हणालती.
होय, तेच घेणार आहे म ती.
घेणार मग सरसा काय साडी घेणार म्हणालती घेतली काय?
होय घेतली की, पाचशे रुपयाची घेतली या सिम्पल
घेतली व्हय.
हा हिरवी घेतलीया आणि पाचशे रुपयच भाऊजीसनी शर्ट घेणार हाय म्हण, वाढदिवस हाय न्हव आता.
हा हा. वाढदिवस झाला कि, तेरा तारखेला.
तुमचा वाढदिवस हाय न्हव, तुमचा आणि तेनचा बी
व्हय, आमचा तेवीस ला असतोय, तेंचा चोवीस ला असतोय.
होय.
हू उ.
मग पाचशे रुपयच आणिच थोडं घालून, शर्ट घेणार हाय म्हणालती, बाई.
शर्ट घेणार हाय व्हय. किती हायेत नव?
आ.
तीची बी साडी होती न्हव.
रोज नेसाय घेतलोय म्हटली बाई ना, सारखं लागत्याता म्हणून
दरोज नेसाय व्हय.
हा रोजच्या नेसतेल्या घेतली ग. सारखं लागत्याता म्हणून घेतलं.
हम्म त्या लई नेसत नाही, त्यांन ते हे व्हत्याता.
हा.
हम्म तरी मी साड्या भरपूर आहेत म्हणालती
हम्म
हम्म
घेतली नव
हो म्हणाल ते सरिता मुलानं दिदीला साडी घेतल्या म्हणून
होय जांभळू कलर आहे
ह
पिकलेला जांभळं
हम
लावलत की ग मोबाईल ला बघायला नाहीस ओटी तेन घातलेली श्रद्धाना घातली बघायला नाहीस
नाही बाई काय वटीतन घालताला काय बघाय नाही मी
हम्म हम्म
हम्म ह सरीता सांगितल्यावर मी नंतर काय बघाय नाही बाई ओटी
अधिक महिन्याचं वटी घातलं
ह् हा फोटो नाय बा काढाय
गडबडण जाऊन घातल्यास व्हय
होय
आमच्या कसल कसलं भारी भारी हेच का आमच्या तथलं कसलं कसलं कस भारी भारी केत लो
होय तसलं भारी भारी केत म्हणा मी काय वाट्यात घातलो उखळ आणि मी काम झालो
आ
वाट्यात घाटल रे कायम झालो
हम् तेच काय वाटत घटल्या शंड कामदारीच तुझ्यासारखे हाऊस ते सगळ्याचनी मना लागली
आा
तुझ्यासारखे हाऊस न
होय दररोज हाऊस असलं की हे होतंय आपण काय कधी काही हे नाही नि अतान फोटो मारा हे कराय
भाऊजीच बघित ग बा ओके बघितली असल की
हम्म आबा अंकल चाललंत ग
हम्म
मग गडबडी म वट्यात घातलो आणि गेलो स्नेहल बी जव नाही गेल त ग बाबा माझला गडबड करायल तर चल चल चल म्हणून
मग दुसर चालतुझ के
लाई वेळ होतोय म्हटल्यावर
दुसरंुस चालत होत की
हम्म म्हटल्यार हे केलं
हम्म आईला ड
आईला आवडल्या कि दोन्ही बी साड्या आवडल्या
हम्म हम्म
सुूतायचा म्हणाल क कलर बी तसलं नाहीत हम्म आणि तसलच तिला लागत का ना काटापद्राच्या कुठं निसतेय ती
होय नेसत नाही खरं लागतात बाईना, नंतर
क्रमातन काठा पदराच्याच लागत्याता.
मग
हम्मणे साध्या चांगल्यात होय, काटा पदराची, मलाच तिजुरीतली द्याल ती काटा पदराची
हा.
नको बाय म्हंटलं मला काय?
हम्म त्या आधीच्या काय? नेसू वाटत नाहीत बाई आता.
तो एक, काटा पदराच्या हायित त्या न्हे जा म्हणती मीच म्हटलं, पहिल्या आता जुन्या झालेल्या, जुन्या झालेल्या, पावसाळ्याला काढणार हाय म्हटलं नेसाय.
होय.
होय.
पावसोळ्यात आन थंडीचच काढायचं.
व्हय पावसाळ्याला आणि थंडीलाच की काढाय पाहिजे, उन्हाळ्यात काय काढून करचं ग बाई? हाय ती साधी सिंपल साडीच, केवढ हे होतय. होय म्हटल्यावर
होय.
म्हणाल ती, न्हेजा त्या आणि नेसून दररोज नेसून हे करनार काढणार हायीस तर, तुझ्या ठेव जा आणि त्या नेस जा म्हणालती दरोज.
होय.
नको बाई म्हटलं, मला काय?
हा हा.
हू हू.
नम्रता कुठ गेली ग?
नम्रता. पायपा वडाय तिकडं गेल्या.
पायपा वडाय गेली वय.
देऊ.
श्रद्धा बोलते वाढत आता.
ये नमु.
सुंदरा?
सुंदरा बी तिकडच आहे.
तिकडेच आहे वय.
होय ते पाय